हॅलो.
हा हॅलो, बोला.
हा बस काहीतरी आता मशीनवर बसली होती बा चला म्हटलं आता ब्लाउज शिवून घ्यावा. हा हा.
होती काय झाल.
हो बस आता मग असंच आहे मग थोडा वेळ भेटला की बसा मशीन वर मग काही राहिलं तर गहू निसा, काही करा असं करा. चालूच ठेवा लागते काही ना काही काम मग हा हा दळण पण दळत, दोन्ही काम करलात ना मग वेळ हे थोडा वेळ ते एकाच कामाच्या माग चल मग एकच हे राहू दे तेन बाकीचं
हो.
आपल्याला सगळंच काम पाहाया लागतात.
दिवसभर दिवसच जात असेल पूर्ण कामा कामात ह्या कामात त्या कामात चांगली काळजी ये त्या कामाची
हा, सकाळपासून एक वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत हे घरचेच काम पुरतात, स्वयंपाक वगैरे करा. भांडे न हे करा, कपडे धुवा.
हो.
हम्म, त्यात मुलांचे मौ दे वाढून, आण पाणी, हा हा. तिचे सगळे पहिले करून द्याया लागते. मग हा मग आपले कामं करा जे आहेत ते हम्म तरी आता या उन्हाळ्याच्या थोडे ब्लाऊज वगैरे कमी येत, आता लग्नाचे सीझन नाही आहे म्हणा कमी आहे आता लग्नाचे सीझन संध्या हम्म, लग्न वगैेरे लागले की मग ब्लाऊजही खूप जास्त असतात ना मग रात्री पण शिवत तो मी रात्री करते मग ते ब्लाऊज काम मशिन काम मी अकरा अकरा वाजेपर्यंत रात्री जागते एकेकदा आठ वाजता पासून हम्म, आठ वाजतापासून बसली की दहा अकरा वाजेपर्यंत एक दोन ब्लाऊज मग रात्री पण काढते मग
लय लय
हम्म, हा रात्री काढा मग काही लाईन वरची मशीन आहे माझी हो काही हा.
हो लवकर होत असतील लाईनवरची मशीन आहे तर
हा, लाईनवरची आहे तर मग हा, एका तासात शिवते मग मी डीझाईनच वगैरे ब्लाऊज असला मग दिड तास लागते समजा मग
हो जास्त बाहीला याला डिझाईन असते कधी गळ्याला तर
हा, आता माझं माझी इच्छा आहे म ते आरीवर्क पाहायचं म्हणून आरीवर्क ची जास्त चालू ये ना आता ब्लाऊज वर, हो ना पण मग ते कसंय आपल्याकडे नाही आहे ते सुविधा आरीवर्कची कोणी शिकवत नाही ना आपल्याकडे
नाही आपलीइकड शिकवल्या जात नाही, ते मोठ्या सिटीतचं जाया लागते शिकायला
आणि सिटीमध्ये आपण जाऊ शकत नाही.
नाही. घरातले काम करायला लागतात ते तिकडे जाऊन बसू ते घरचं कोण पाहील.
आणि जाणं येणं म्हटलं की आपल्याला दूर आहे ना आपण नाही जाऊ शकत नाही इतके दूर जाणं ये नां म्हटलं की आपल्या जाण्या येण्यातचं टाइमपास होऊन जाते ना मग.
हो.
त्यात लहान लेकरं असल्यामुळे लहान लेकराच्या आपला जमत ही नाही बा. म असं गावात गावात जर असं काही तरी म्हणजे आता हे कसं आता मशीन काम वगैरे शिकवतात ना बाया समजा अशा दहा दहा बाया मिळून समजा गट वगैरे घेतात किंवा असं समजा एखादं हम्म ते आता याच्यातर्फे असेल समजा ते सरकारी आहे ते स्कीम तर ते तसं जर असलं समजा हे शिकवायसाठी समजा बायालं म्हणून हवी तर आपण तसं शिकू शकतो समजा गावातल्या गावात मग.
हो आमच्या गावात आलं होतं एक वेडा ते गटाच्या महिलांसाठी हा नवीनचं आलं होतं ते मशीन कामचं पेटीकोड शिवायचं. टार्गेट होतं ते, तुमच्या इकडे आलं होतं काय?
नाही नाही आमच्याकडं नाही आलं.
हाव काय ते देनायत मना त्यांच कापड राहणार आहे तर त्यांच सर्व सामग्री आपल्याला फक्त शिवून द्यायचं वीस महिला तयार करतील ते अन् दहा महीला जस पेटकोट कापतील त्यांना दहा महिला शिवतील तर, प्रत्येक मंग पेटीकोट चे वीस रुपये आहेत तर दहा रुपये कापणारीला आणि दहा रुपये शिवणारीला अस हाय सामग्री त्यांचीच. एका दिवसात तुम्ही कितीही शिवा शंभर शिवा वीस शि शिवा म्हणजे जसे शिवले तसे ते तुम्हाला रोज पडणार. दहा रुपये वीस रुपये पेटीकोटन.
हाा मग आधी दिस आधी दिस दिवच ट्रेनिंग आहे समजा आधी,
हो तेच ट्रेनिंग देतात त्यांच जवून ट्रेनर बी- त्यांचेच असतात सर्व त्यानं
हा हा हा नाही आमचं ते अ, आमच्या इथे हे आलं होतं शाळेचे ड्रेस.
हो काय?
हम शाळेच्या मुलांचा ड्रेस शिवायच आल होत तर मी नाव वगैरे, दिलं हो त्याच्यामध्ये म्हटलं ठीक आहे म्हटलं आपल्याकडे मशीन वगैरे आहे म्हटलं आणि मग ते शिकवायला येणार आहेत म्हण म्हटलं आणि मग ते शिकवायला यायलागल्यात म्हण आपल्याला ते शिवतातर येत नाही म्हटलं शाळेचा वेळेस आपण अजून कोणी शिवला नाही म्हट ल तर मग, मग ते किंवा तुमचा ट्रेनर येईल म्हण आमचा आणि शिकवतील मग तुम्हाला मग मी नाव वगैरे दिलं होतं माझं पण मग ते आलंच
आमच्या इथं मग तस, झालं हे पेटीकोट चे आले होते आता पुन्हा डबल एक मिटिंग घेऊ म्हणात तर डबल न ते आले नाही.
ह मग आलेच नाही ते मग काय मग का नेहमी नेहमी नेहमी नेहमी कधे- च करत बसत या म्हणून आता आपण सांगितलं त्यांना की हो आम्ही, तयार आहे आमच्या गावातल्या खूप म्हणजे खूप होत ना गट गट मिळून समजा म्हणजे दहा दहा बायाचे गट आहेत समजा मग दहा दहा मिळून असे आमच्या गावातले पन्नास साठ गट आहेत तर मग त्यांच्यात, ग हा त्याच्यात मग जास्तीत जास्त महिला आमच्या मशीन कामवाल्याच आहेत.
ह काय?
आणि मशीन काम आणि पार्लर हे दोन व्यवसाय जास्त आहेत समजा आमच्या हेच्यात. तर मंग आणि काही समजा मग त्याच्यामध्ये हे पण आहेत मग असंच साड्या वगैरे आणतात काही मग तर त्यांचा हा पण बिझनेस आहे म. पण मशीन कामवाले जास्त आहेत मग त्यामुळे मशीन काममध्ये आमच्या गावातल्या म्हणजे जास्त महिला झाल्या होत्या म पण मग ते आलेच नाही शिकवायला आलेच नाही मी तर म्हटलं होतं त्यांना की बाय शाळा ही चालू झाली म्हटलं संपत्ती आली म्हटलं शाळा घरी अजून म्हटलं तुमचा काही समजलंच नाही तर मंग त्यांनी काही सांगितलंच नाही परत.
आता उन्हाळ्यात तर पाहिजे समजा आता मंग शाळा सुरू झाल्याबरोबर दिला जात ते स्टॉक पूर्ण?
हा हा आता उन्हाळ्यात कसं आ आता मुलांना वगैर सुट्टया वगैरे असतात ना तर आपल्या जास्त अभ्यासाचा वगैरे टेशन नाही राहत ना मुलांचा समज घेणं आता अम्म नाही तर मंग शाळा असले तर आपल्याला तसं अभ्यास वगैरे घ्यावा लागतं ना.
अभ्यासही घेणं त्यांचं सर्व करूनही देणं त्याच्यानंतर घरची कामं करणं म्हणजे सर्व जास्त कामं वाढलेली असतात ना आता तरी समजा सुट्टया आहेत तर इतकं टेन्शन नाही राहत.
हिवाळ्यात, पावसाळ्यात दिवसही लहान असते थोडासा तर त्याच्यामुळे आपला ते दिवसच हा आता दिवस हे मोठा आहे तर मग आपल्याला हे कामं आपण आपले घरचे कामं करून समजा आपण ते बाहेरच्या काम करू शकतो. आणि आपल्याला कसं आहे माहिती आहे का घरी बसल्या बसला काहीतरी उद्योग पाहिजेच.
पाहिजे मग माझंही तसंच आहे मला काही ना काही जसं पाहिजे आता तेव्हा मीटिंग होती तर गेली होती मी म्हटलं आता तेच काही आपल्याला घरी बसल्या बसल्या तेच कुठून येते तसं बसल्यापेक्षा आपण कापायचे काम केलं, कधी तर खूप झाले आपल्यासाठी शंभर पेट
म्हणजे हजार घराले आपल्या हजार लागते ना आपलं तेवढा समजा मग आपल्या काहीतरी मदत हो तेन आपली मग समजा आपण रिकामा बसल्या पेक्षा मग
. ते ना कसं आपल्याला जर कधी काही घ्यायची वस्तू झाली तर आपण स्वतःच्या जवळून काढून समजा घेऊ शकतो. असं आहे, काम पडत ही नाही हा. देतात म्हणा असं काही नाही पण कधी घरी असतात एखाद्या वेळेस आपल्याला काही घ्यातच अस ते कधी दारावर काही आलं समजा तर मंग ते राहते ना जर कधी पैशे जवळ नसले तर घ्याचा असं आहे ना मग जवळ असले कधीतर आपण कधी बी काढून घेऊ शकतो हम्म.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
ते काही झालं.
हम्म हम्म अजून काय मग? पण मलाही असं मलाही असं वाटते की, बायकने स्व स्वतःचा बिझनेस आपण चालू करा म्हणून पण चालु करायसाठी माहितीय का आम्ही काय केलं होतो की अ माझे गटाच्या मिळून आम्ही अ लोन घेतलं होतं. म्हणजे, लोनच्या फाईल फाईल टाकली होती मने बँकेकडे पण मग ते कसं आहे अ आ पल्याकडे जागा नाही आहे ना त्याच्यासाठी उपलब्ध एवढी क, बाबा समजा मशीना वगैरे घेतल्या समजा आम्ही शिलाई मशीनच्यासाठी टाकलं होतं म्हटलं ब आपण शिलाई मशीनंचा झालो म्हटलं, पण मग ते दहा मशी ना घ्या, दहा मशीनासाठी जागा वगैरे पाहिजे मग आणि त्याच्यासाठी आपल्याला बघ कापड हा बसायसाठी मग ज्यांना आपण शिक होणार हा. एकट्या माहितय का आपल्या खेड्यात माहितय का जास्त मुलीनी ज सापडत ना खेळायत, शिकवायला समजा
नाही, नाही, आले कधी तर जास्तीत जास्त तर दहा मुली येतील, आणि त्याच्यानंतर मग कोणी येत नाही.
येत ही नाही. हा
मग त्याच्या नंतर मग, खूप दिवसानंतर मग पाच, सहा, मुली
नाही, तस तस पाहासाल, तर गावातल्या लोकसंख्य ज लोकसंखेनुसार जर पाहासाल. समजा, आपण तर गावातल्या कोल संख्येनुसार एवढे, म्हणजे आपला हा बिझनेस चालू शकतच नाही.
नाही, आता गावातले लोक कसे समजतात. की जस हे केल्यापेक्षा, दिवसभर इथं मशीनवर बसल्यापेक्षा, आपल्याला पाच घंटे काम करायला नाही. परत का, मुली पण कामाला जातात ना. मग, शेतात म्हधलं ते कामाला जातात ना. पाच घंटे म्हणतात. मग त्याच्यानंतर आलो की, आरामस आहे. आपल्याला हे केल्यापक्ष. ते ते करण ना चांगलं साहजिक सम समजतात. चल ठेऊ.
हा, सच समजत. म्हला हा मग ते कसं, हा बिझनेस काई चालत नाही. आम्ही फाईल वगैरे टाकली होती. आम्ही ते बेलून ची पण मग ते जेव्हा साहेब आले मग, ते साहेबांनीच आमला असं समजून सांगितलं की, बा तुमच्या गावत तुमचं गाव कसं लहान आहे म्हणे, गावाच्या नुसार हा, बिझनेस चालणार नाही. तर, मग आम्ही मान्य केलं बा, ठीक आहे. म्हटलं बा, नाही चाललानार, तुमचही बरोबर आहे. म्हटलं. की, गावाच्या नुसार कसं आता मी मशीन काम, म्हणजे मुली शिकवते ना, तर माझ्या कड ऐक दोन, ऐक दोन मुली येत राहतात. कसं म्हणजे, कसं माझी एकच मशीन होती. त्यामुळे मग मी म्हटलं, बा एक, दो, एक जण मुली यता. त्यांना मशीन वर बसाय प्रॉब्लेम ते बसायचा, तर मग मी तो जस बिझनेस आपण वाढवू. हा पण मग ते नाही जमलं, ते साहेबांनी समजून सांगितलं, की बा नाही तुमच्यानना हा बिझनेस होत नाही. तुमच्या गावात म्हणजे, हा चालतच नाही बिझनेस. हम्म, ओउन टाक, काय करायचं हे समजत नाही. काय करायचं हे समजत नाही. खेड्या गावात म्हणजे कसं गावात मग गावातल्या महिला काही बिझनेस करा नाही का म, काय असं बस गाव
लोकसंख्या पाहून बिझनेस करायला लावतात.
मग काय सगळे, मग काय सगळे शहराकडे जा.
मग आता तसंच करत आहेतच ना, लोक काय आहे म्हणतात, गावात काय पडलेलं आहेत. चाललेय मग मोठ्या शिटीत. तिकडे प्लॉट घेतात, तिकडे राहतात, तिकडे भाड्या ना राहतील. पण गावात स्वतःची जागा असली कधी तर तिथं राहत नाही. असं करतात ना, हम्म.
हो, मग ते गाव कसं आहे. आपल्या स्वतःच्या जागा सोडून मग खोली भाड्याला द्या आणि समजा मग बाकीचं सगळं सामान वगैरे सगळ ल लागत ना मग आपल्याला जे आपण बिझनेस करतो त्याचाही आपल्याला नफा भेटत ना मग. त त सगळं आप खर्चातच जाते ना आपला, खर्च-खर्च. खर्चातच जाते न मग सगळं, जास्तीत जास्त आपण जर समज पुणे, मुंबई सारख्या शहरात जरं आपण बिझनेसकरायला गलो, तर आपल्या दहा हजार रुपे महिना, पंधरा हजार रुये महिना, पडते आपल्याला. मग त्या पंध हजार रुपय महिन्यात, दहा हजार रुये महियातल्या, जास्तस्त काय भेटणार आहे त्याच्यामध्ये खोली भाडाचं चार हजारच, पाच हजार रुपये खोली भाड जाते.
खोली भाड्यातच जाते जास्त जास्त हा.
बाकीच खांन, पिन काय करणार आपण, अन लेकर जर असले शिक्षण वगैरे कशाने करणार मग. आपण शहरातजऊ आपण, आपण शहरातजऊन काहीच नाही करू शकत ना.
तिथ नाही करू शकत. आपल्या गावाच्या हिशोबानच आप आपल्याला जेवढं करायचं असत तेवढंच करावं लागते, जवढं जे होते आपल्यावर चालते जास्ती जास्त ता
हा, ह तेच करावं लागते तेच करां लागते आपल्याले, म्हणजे आपण आपण आपली इच्छा असूनही आपण तसा बिझनेस करू शकत नाही
वल ठेवते मी
बरं बरं ठीक हाय, हां